हां..
हम्म कायलास?
काय नाही ग. काहीतरी आहेय बघ बरऱ्या बघ
म जेवण ते.
जेवण झाले जरा ते लांब मुलागे ते शर्टाचे बटन तुटलेत ग. ते बटण लावत बसले.
होय.
हम्म. तुझं काय चालय?
काय नाही बघ बसलेलं आत्ता जुऊन.
हम्म, हम्म.
तेच हे सकाळी पावभाजी केलेल ग.
हा, हा.
छान झाचालेलं.
हा..
बोलवनार होते खायला.
हा, हा.
तुझ काही सकाळी फोन लागलाच नाही.
होय ग ते फोन चालू होता हा घरी एक ते पेशंट आहेत नाही मग त्यांच्या हे पाहूणे येणार तर मग ते फोन चालू होता ना
हा हा
हं कसं करतेस मग तू पावभाजी म्हणजे काय रेस्टॉरंट टाईप करते आहेस काय? तर नॉर्मल पाव भाजी करते
नॉर्मलच आपल्या म्हणजे साध्या पद्धतीनेच करते हे करत नाही कारण लय तेल कट तिखट आवडत नाही ना घरात
हा हा
त्यामध्ये काय फ्लावर, वटाणा, बटाटे, शिमला मिरची,
हम् हम् बीट घालत जा ग हॅलो अगं त्यामध्ये खरं म्हणजे बीट घालायचं कारण बीटमुळं बीट मध्ये जेवढं रक्ताचं प्रमाण जास्त वाढतय त्याच्यानं बीटामुळ बीट खाल्ल्या मुळ पण मुलं कसं ते खात नाहीत ना वरन म्हणताना पावभाजी क नाही पावभाजीत बीट घालायचं कधी पण त्याला कारण मस्त त्याच्यामुळे बिटामुळे कलर पण येतोय टेक्स्चर पण छान येतोय. पावभाजीला हा कधी पण बीट घालायचा. एक वेळ दुसरं काही नाही घातलं तर ए खादी भाजी चालेल पण घालायला लागते सोड पावभाजीला सगळ्या भाजी लागतातच पण बीट लय महत्त्वाचं आहे कलर पण येतो आहे आणि मुलं ते त्या त्यामुळ खातात पण
हा होय त्या निमित्तानं बीट खातील नाही.
हम् तेच की आमच्या रचित खात नाही बीट वगैरे. म्हणताना कणी मी सारखं तर पावभाजी आवडते मग पावभाजी का करतोय मी पण सारखं करतोय सोड
हम्म
कारण त्याच्यामुळे खातील तर मग खाईल तर तेव नायी
हो हो सगळ्या भाज्या जातात नाही तसच नुसता फ्लावरची भाजी म्हण हेची परत बटाट्याची भाजी किंवा वाटाण्याची भाजी असं खायला बघनात ग म्हणताना मग
का आणि बघ कसं हो ते आता आपण ते पावभाजीवर पाव कस होतय ते पावान पण क पोट गच्च होतय परत ते बुक माॅस म्हणजे ठेवते ना ती पाव बनपाव असल्यामुळे त्यामुळे मी काय करतोय अ कुर्मा करायचं म्हटलं क नाही म्हणजे पावभजी मी त्याला चपाती बरोबरच चारवते का सांगू काय ते पाव पण लई चांगलं नाही ग देणं. लहान मुलांना मग त्याच्या मैद्यचं पण असते नाही ते चांगलं नाही म्हणून मी चपाती बरोबरच चारवते अर कुर्मा कराव म्हटलं क नाही तो खात नाही कुर्मा का त्यात मोठ मोठ फ्लावर दिसत्यात आपले हे कांदा हे ते दुसरं काय पण आपण भाज्या कुरम्याला घालतो का बटा बटाटा ते ते दिसतात नाही त्याला म्हणताना म्हणत मी त्याला पावभाजीच करतोय आणि चपाती बरोबर चारवते ग
हो अच्छा तसच बरं झालं सांगितलीस मला पण त्या्यला द्यायला बरं चपाती सोबत पावभाजी
होय चपाती बरोबरच चारवायचं त्यांना का म्हणजे पाव पण ते जास्त नको. ना हे पावभजी त्याला आवडल्यामुळे पण हो भाज्या पण जातात नाही त्याच्या पोटात सगळ्या असं होते म्हणून तेच मी चारवतोय मी पण करतोय सोड सारखं
हम्म चालते आता मी पण कसं करते पावभाजी भाजी तयार करते फक्त चपाती सोबतच देते त्याला आता
होय होय चांगलं तेच.
हम्म.
पौष्टिक काय काय पण करायचं पण पौष्टिक कसं पण त्यांच्या पोटात घालवायला बघायचं. त्यनेकण आपणच खात नाही एकी एक गोष्टी आपणच प्रत्येक एखादी खायला कचवच कचकच करतोय त्यांनी तर आताच्या ह्याज्यात. ते काहीच खाणर नाहीत प बाहेरच बाहेरच खाणं झालं की झालं. चॉकलेट कॅडबरी. त्यामुळ ते.
मग तू आणि काय काय घालतेस. म त्याच्यात.
काय नाही ह्या भाज्याच की सगळ्या भाज्या घालतो फ्लावर वटाण. ना ढबू मिरची बटाटा हे सगळे शिजकून घेऊन. अ बीट तेन घालू शिजवून घेऊन घे शिजवून घेतोय आधी. म नंतर ना, कनी आलं लसूण पेस्ट. कांदा हे सगळं हे करते. टोमॅटो मिक्सर लावून घेतोय भाजून. ते सगळं मग फोडणीमध्ये घालतोय सगळं शिजवून.
हो काय.
तस करते मग फक्त पावभाजी मसाला मध्ये फक्त पावभाजी मसाला एवढंच घालायचा. कारण ते सगळ्या असतच नाही प्रत्येक ह्याच्यात गरम मसाला धनी पावडर तेन काही जास घालत बसायचं नाही हळद हळद हम्म. हळद. लाल तिखट. आणि पावभाजी मसाला घातले की झालं छान होतोय तसच केलं त्यान. जास्त पण काय पण घातलं की नाही त्याची चव बिघडते ग. त्यामुळ हा तेवढंच नॉर्मली काय काय आहे तेवढंच घालायचं.
होय आणि लई मसाले पण पचत नाही नई. पोट गच होतेय किंवा पितास त्रास उलटी
हम्म हम्म.
तेलकट पण कट लय पण चांगलं नाही ते तब्यतीसाठी.
होय होय.
त्याच्यापेक्षा आपण नॉर्मल खाण्याच बरं म्हणायचं.
होय नॉर्मल खाल्लंच बरं.
हो.
आणि चपाती बरोबरच चारवायचं जास्त करून आणि चपाती पण कश चपाती जास्त ते लावायच नाही मुलांना चपाती बरोबर आपण गरम गरम फुल ते करून कनी मुलांना द्यायचं जेणेकरून ते तेलकडपणा कमी होईल त्यातन पण किती कमी करता येईल तेवढं तेलक. तेलकटपणा करी कमी करायला पाहिजेआताच्या मुलांना. कारण हे हार्ट अटॅकसारखे ती रोग आले कि नाही. हे तेलामुळं त्याच्यामुळंच व्हायला लागले जास
आण त कुठ कुठलंच तेल असं शुद्ध नाही सगळं भेसळच आहे.
सगळं भेसळ आहे अशुद्धच आहे सगळं त्यामुळ कनी लई आज. आजार वाढायलागले त्याच्यामुळ आपणच आतापासून काहिजी घेतलं तर पुढं त्यांनी काय पण करणार त्यांना पण मग ती सवय लागते नाही. होयती बाबा त्यांना लहानपणापासून आपण सवय लावाल त्याच्यावर असते ना.
होय आणि ते तेल कस डायरेक्ट आपल्या हृदयावर परिणाम करते नही.
होय होय.
त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले आता.
हम्म ती अम्म आता आमच्या वहिणी हेत की नी त्यानी मला काळच. सांगितलं नाही त्यानी त्या मुलींना पिझ्झा वगैरे पाहिजे असलं तर त्यांनी तसच करतात. असं घरात चपाती व झाडसर चपाती करतात आणि ते होय झाड सर करून ते भाजून परत त्याज्यावर सगळ्या भाज्या घालून त्यांना आसं त्रिकोणी त्रिकोणी काप करतात. आणि मग देतात ते पिझ्झा आहे. म्हणून खायला आपला. ते बाहेरचं खाणं चांगलंच नाही. ना पिझ्झा ते किती दिवसात असते. काही चांगलं नाही लागत.
त्याच्यावर ते काय चीज घालतात ते म्हणजे किती हे असते हिककच ते ते काय लहान पळ लहान पोळना काय पचनाय म्हणतेस त्याचीज
हो तेच ते म्हणताना त्या म्हटल्या तू पण असंच करून घालयत जा आता काय तो नाही खाते प कधी खल त्यावेळे असं घरगुतीच करून घालत जा म्हणजे त्यांना शरीराला चांगलं राहील नाही ते
हो होय सांगितलीस बरं केलीस बघ ते आता घरीच करून घालायचं ते घरी मागाय लाग म्हणजे बाहेरच मागा लाग क नाही घरातच बनवायचं आता पिझ्झा ते
आता काय येत नाही का सगळं मोबाईलला नुसतं सर्च केलं की काय पण सगळं येत आहे माहिती आणि काय मिळत नाही असं पण नाही आता आपलं खेडेगाव जरी असलं तरी पण सगळ्या गोष्टी मिळतात आता खेडेगावात त्यामुळे बाहेर कुठे जायची गरजच नाही
होय आणि खरं कसा माहती का आत्ताच्या जेवणापेक्षा आधीचं जेवण खूप छान होतं भाजी भाकरी चटणी खरडा दही
आताच्या मध्ये नाही आताची मुलं ते तर काहीच खात नाही भाकरी म्हटलं की तोंड वाकडं झालं मुलांचं
होय अगं दररोज चपाती चपाती चालू आहे सकाळी चपाती संध्याकाळी एक टाइम भाकरी का म्हटलं तर नाही भाकरी नको म्ह आणि चपातीच पाहिजे असं करतात पोर
तसंच करतात म्हणता ना क काय बर पाकेत पण आपण ह समज भाजी एखादी केलेली असते की नाही आता आपण पालक पराठा ते करतोय सोड ते खरं चपातीचं झाग हे चपातीची भाजीचं पण कसं आपण भाकरीचं पिठा असं गरम पाणी त्यात दोणी म्हणून घालतोय की नाही तेव्हा आपण केले एखादी भाजी तिखट भाजी त्यात घालून क मळून कध त्याच असं धपाट्याकत करायचं आणि ते दह्या बरोबर चालवायचं मग तूप लोहणी लावून सारवायचं ते पण छान लागते बघ कधी पण मुलग्याला त्यांचारवत जात अस भाकरी नाही खाला तर
हा हा तसच करते की भाकरी खायलाच बघत नाही तो चपाती तेवढंच खात
लोणच्या बरोबर ते चारवायचं छान लागते गरम गरम करून चालवलीस क पोरं खातात ब
हो
हम्म
तसं करूनच त्यांना भाकरी हेच खायला पाहिजे नाही तर नुसता भाकरी म्हटलं तर खाणार नाही
हय खाान खात नाही मुलं भाकरीच खात नाही नच्छा आणि त्यात कसं डाळीच्यातील भाज्या करायच्या हय आणि त्यात मळून जरी केले तनी एकदम गिर डाळ श जवायची आणि डाळ आता कुठली पण डाळ जास्त शिजवलीस क नाही मग ते त्यात मिक्स होतय ना भा म्हणजे भाकरीच्या पेठा म् णजे आपल्या कणकेत भाकरीच्या ते म्हण चपातीच्या म्हण ते मिक्स झालं क नाही मग काय वाटत नाही म्हणजे खातात मुलं त्यांना काय ओळखत नाही असं होत ना हम्म आणि काय मग
खाय नाही बोल. तेच म्हटलं फोन लावू.
हा हा.
म आणि काय काय करतेस मग डब्याला टिफिन ला तेन.
टिफिन ला करतोय की काहीतरी इडली, आंबोळी, नाश्ता तो करतोय डायरेक्ट लगेच हवा असेल तर मग ताकात भिजवून रव्याची इडली, आंबोळी ते करते.
होय रव्याचा पण झटपट लगे होतच आता उत्तप्पा तेन छान होते रव्याचा.
छान होते होय मी पण करतेस व तू कशी करतेस?
मी अ रवा म्हणजे एक कप रवा घेतो त्याम ते एक कप दही घालायचं आणि एक मिक्स करून जरा सा पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचं गं ते बॅटर तयार केलेलं आणि त्या अर्ध तास भिजत ठेवलीस की त्यामध्ये मग जिरं, टमॅटो, कांदा, कोथमीर हिरवी मिरची चिरून बारीक घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं जरासा सोडा घालायचं, जरासा मीठ घालून ना उटरुन घ्यायचं अप्पे छान होतात.
हा.
आणि काय मिरचीतेन घातलेलं असे त्या मग चटणी काय लगेच लागत नाही काय त्या सोबत तसेच खाल्लं तरी पण छान लागते.
हा हा.
हम्म.
हां.
छान ते.
कर म परत हा.
हा हा करते ठेवू काय?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
हम्